माझा आवाज येऊ राहिला का, हा बोला आवाज येऊ राहिला का ताई?
आला आला.
हो तेच म्हटलं कारण कीया मो मध्ये नेटचा प्रॉब्लेम येते की नाही, राहून राहून आवाज येत नाही मग.
हा ना मीच तर वरती आली ते नेट नेटवर्क कमी जास्त करत.
हो हो.
तुमचे किती राहिलेत?
आता चारच राहिले एक ब्लॅक मध्ये गेला त्यांच्या त्या जेठानीला करून पाहिला तो.
हाव का.
निराणी कि जेठ्याणी ते करून पाहियला.
हा. हा. नाही हा माझाच माझाच अशीन तो.
हा काय.
माझ्या लावलता का तुम्ही ना?
अ ते मा छत्तीस आहे मागून.
नाही नाही तो नाहीय मग.
ह मी त्यांना लावला होता.
नाही त्यांचही नाही त्यांचही नाही म्हणत आमचा नाहीच आहे झालं जेवण.
हा जेवण झालं, तुमचं झाला?
हाव सध्या जेवण वगैरे झाले, माझा मी त्याज्यात याच्यात प्रोजेक्ट कोडच मागू राहिलतं ते, हँग पडला होता हा रावूनच हँग पडते. म ते कुठलल्या कुठ ते आपोआप सगळ स्किल हे बदलत गेली ते आणि ते. ठरल्या कुठ जात गेलं ते ते गेलं मग त्या प्रोजेक्ट कोडवर.
हम्म.
अ मग आत्ता मी तईल ताईल मी आण म्हणे माझ्याजवळ मला पावती म्हणे, दाखवलं तर त्या म्हणे तू इथून मात्र जायचं म्हणे म त्यांना चालू करून दिलं तर लगेच मग त्यानी याच्यावर लाव म्हणेल त्या तैले लाव दे म्हणे.
हा कसं आता आपल्यालाबी एकमेकीला फोन करावच लागतात ना.
हो. हो. माझे तर आणखीन अ वी वीस वीस झाले वीस.
हो का दहा बाकी.
दहा बाकी आहेत माझे.
काहून की माझा आतापर्यंत चार्जिंगच नव्हती माझ्या मोबाईलला. ते चार्जिंग हुते त्याचा प्रॉब्लेम होता, त्याच्यानं चार पाच दिवस फोनच नाही लावले कोणाले.
हा मग तस होते ते.
लेट झालं ते, त्याच्या यायला मग आता आज सुटतोय. म्हणजे सातच केले सात केले साताचे पैसे आले ताई म्हणे पैसे आले म्हणे मन म्हणे. तू करून पाय म्हणे, झालं तर झालं म्हणे मग मी पाहिलं. तर माझ्या ह्याच्यावर, सात कॉलचे पैसे आले होते.
किती आले मग? सात कॉलचे.
एकशे चौसष्ट रुपये.
हा का खूप कमी निघाले ते एका कॉलच शंभर रुपये. कॉलय म्हणतात मग चल
हो का? नाही आमच्या ताईलेच म्हणजे. तर याचे समजा काही फेल गेले म्हणा.
हा.
त्याले काय दोन हजाराले काहीतरी रुपये, पंचवीस की सव्वीस रुपये कमी आले.
हाव काय?
हो हो हो.
बरंर मग ते पूर्ण झाले असतील, त्याचे काही.
हो नाही त्यांचे काही फेलही गेले म्हण.
फेल सर्वांचीच जातात, कारण की माझे खूप फेल गेले.
ह माझे गेले तीन की चार केले आता आजच गेली मी आजच बोलली आजच चालू केलं मी हे.
हाव काय?
आजच खूप एवढ्या जणईसोबत बोलून फक्त सात झालते माझे पाच सहा दिवसा अगोदर.
हां.
आणि मग आजच मी मग ताई, म्ह करून पाय म्ह चालू म्हणे आज चालू केल्या चार्जिंगच करून घेतली.
हाव ना?
ती चारशेवीस मधली होती ती.
तिथं होते, आणि ते ब्लॅक म्हणजे कसे आता एक तर नवीन समजत नाही, आपल्याला त्यातलं तर ते तसे चालले आता.
हो हो, नाही ते सुरुवातले पहिले तस साधा कॉलच लावा लागते
नाही ना आपण मग ते आपल्याला असं उचलणं मग. वगैरे लावणं वगैरे एवढं काही हे म्हणजे. हे नव्हतं ना आता समज घेतलं होतं अडतीस आणि की नई.
हो.
सा कॉल पूर्ण झारा झाला कॉल पण त्या सेकंड व्याजी असं थोडी माहत होत.
दहा मिनिट पाहतात, त्याल्ले पूर्ण
ह न मग असं माहित नव्हतं न पहिले, झालं झाला झाला. जाऊ द्या हम्म.
नाही नाही दुपारी काय केलं आमच्या गावातल्या तही आहेत की नाही मग त्याना काय केलं माहती आहे का लगेच म्हणजे त्यांना लगेच मला चार पाच चार फोन लावले. लगेच. त्यांना लावले आणि लगेच मी लावले म्हणजे एकामागे एक एकामागे आम्ही फोन लावत गेलो, दुसरं कोणी सापडत त्या मल नाही सपडून राहिल. टल मन नाहीई सापडू राहिल.
हा.
मग लागलंच तर आवाज दोघीचही एकामेकाला व्यवस्थित चालला नव्हता. पण त्याले म्हटलं जाऊ द्या दहा मिनिटं होऊद्या म्हटलं ताई कसे पण.
हा.
मग मग होऊ दिले.
हम् ते चेक करत तर मग तला आवाजही बद्दलशीर पाहिजे असं आहे ते.
काय माहित आता एवढ्या जण्याचे कसे चेक करतील ओ ते?
काय माहिती काय करण चालू आणि काय नाही तर.
हो त्यात लिहिलेलं आहे ते तपासंन चालू आहे मग तुमचे एवढे एवढे कॉल.
हा.
आता काय माहिती. चेक करतील ते करतील जेवढे द्यायचे, नाही नाही दानापूर.
दानापूरले असते का?
हाव.
होव आणि आम्ही सौंदळा.
हा तेच म्हटलं वारके, संधळा, जानापुर तिनच आहे तसे मी
हो हो आ्ही ये तन ते तई नाच. ताईन खूप लावले बाबा वार खेळले लावले खूप जणले मल तात. आता गावातले नंबर आज भेटले, तर मग त्याच्यावर लावले मी मगाशी दोन तीन फोन.
मग तसं होते ना आपल्या गावातले असते की नाही तर आपण कम्फर्टेबल बोलतो.
हा व्यवस्थित. नाही बोलणाऱ्या चांगल्या पाहिज्या बरं ताई.
हा ते तर आहेच.
हा ते कुठलले असो बोलणार. नाही तर मग एक माहितीय का पहिले पहिले विचारच करावं लागते. यांच्यासोबत बोलावं की नाही बोलावं. हा नाही बोलणार आहे व्यवस्थितच हा नाही बोलणाऱ्या व्यवस्थित असल्या तर कसही बोलतो आता आमच्या तईन. पूर्ण ऍडजस्ट केलं. त्यांना त्यांना सगळं जास्तीत जास्त कॉल माहिती आहे का एक तर तुमच्या दानापुरले लावले. अनेक वार खेळले लावले.
हा ना तीनच गाव मिक्स आहेत आपले.
हाव हाव.
ह बस तीन गावातलेच चालू आहेत कॉल.
हो हो तसंच चालू आहे ते.
हम्म.
आणखीन काय म्हण काय मुलं किती आहे जेवण आज आम्ही खिचडीच केली.
का बर?
ह सकाळच्या पोळ्या होत्या.
हा.
म्हणे आज मग खिचडीच कर म्हणे आणि यांची सगळ्यांची आमची इथं माहितीे का तोंड चालले सगळ्यांची.
हम्म यात.
काय माहित काय काय हे तर सगळ्यांच म्हणजे तिकटच लागू राहिलं.
हाव ना होत एखाद्या वेळेस ते.
हम्म मग आई म्हणे खिचडी स टाक म्हणे. ठीळी दिली टाकून त्यांची तब्येत नाही बरोबर त्यात आणि. द्यायची.
हांव काय हांव ना सांगितलं ते न त्यांची मुलगी म्हणत होती. मला काय माहित नाही केवढी आहे. केवढी नाही छोट्याशा मुलीचा आवाज येऊन राहिला. मगं मला काय म्हणती. ते तुम्ही कार्य अँप वर आहे का, म्हटलं हो बाळा मग म्हणते. अ करा ना मग मी करते ना काॅल. अ मी बोलते ना तुमच्या सोबत. नको बाबा तुझ्या आईसोबत बोलती तुझ्यासोबत नाही बोल.
अरे या हवी दोघींना तसंच. केला म्हणजे त्या दिवशी माहिती कॉल करायची होते कणी. मग कोणाला लाव कोणाला मग दोघीनी एकीमेकीला घरात आम्ही तीन फोन लावले.
हांव न.
त्यांना मला लावलं. मी त्यां त्यांना लाव त्यांना दोघे जणी. आम्ही दोघी नाही बोलो आम्ही बच्चे कंपनी सोबतच बोलो.
नंतर ते वाटलंस ते तसं.
हा ते पोरांचा अभ्यास घेता घेता मग, त्यांच्या गावात येेऊन गेला तो.
हां.
पोरान सोबत बोलता बोलता.
तसंच आहे ते मला दोन मुली आहे ना.
हा हो का मुली आहेत का.
हम्म तुम्हाले.
एक मुलगा हाय.
हांव का बरं हाय.
मुलगा आहे ताईला ये एक मुलगा आणि मुलगी.
हांव काय हांव ना ती बोलत होती मस्त. त आम्ही ऐकली नाही माझ्या दोन मुली अन ती एक आम्ही चौघेजण ऐकू राहियले. तिचा आवाज आम्हाला एवढा हासायचा होता हसलो मग. बोलते हे म्हणत लैच भारी पोरगी ये.
दुपारी तर मी समकार राहिली. त्या दिवशी तर बोलीस बोली आ.. माझ्या मुलासोबतच बोलली तेले म्हटलं तू मोठ्या आईचा फोन उचल म्हटलं फक्त.
हां.
तो त्या तो त्या रूम मध्ये गेला. मी या रूम मध्ये आम्ही दोघही जण एकामेका सोबत बोलत राहिलो. अहहहहहह.
हांव ना.
काही तरी दहा मिनटं कम्पलीट करायचे होते. त्याला म्हटलं तु दहा. दहा मिनटं बोलत राहील म्हटलं तिकून. बोलत बसला आणि काही जनाला समजा जर कॉल लागले नाही. तर आम्ही तसंच बोलो हिकडनं. म्हणजे आम्ही दुसऱ्यासोबत घरातच इकडे बोलत होती. तो आवाज तसाच रेकॉर्ड होत होता मग. कारण की त्यांचा आवाज एक तर माझा आवाज जात नव्हता मग त्यांचा आवाज येत नव्हता.
हा होतीस ती तसं.
हम्म. ते कॉलचे हेन होतेच ते सेव.
कुठल्या गावात कॉल केली नव्हत मग व्यवस्थित आवाज येऊन राहिला.
नाही नाही गावातल्या गावातही नाही आमच्याच गावातही येऊन येत राहिल्या तरता दोघी तिघिनले लावले कणी.
हम्म.
तो नेटचाच प्रॉब्लेम आहेे. घरातल्या आपल्या मोबाईलचा याच्या त्या नेटवर्कचाच प्रॉब्लेम आहे तो.
हांव ना मग तुमच्या गावात नसेल. पण मग आमच्या गावात आम्ही गावात केले की नाही कॉल.
हा हा हा.
अ.. क्लिअर आवाज झाले आमचे.
हांव का.
हा एकमेकींना क्लिअर आवाज झाले. आम्ही कसं मग बार नाही बोललो ना घरातून असं वाटतं. नाही मग आवाजही पद्धत शीर आला पाहिजे. आम्ही वरती गेलो मग.
हा हा.
असं कसं घरातून आवाज येतच नाही. ते नेटवर्क कमी जास्त करते.
नाही मला तरी माहितय का हॉलमध्ये येऊन बोलाय लागते. नाही ते मग बाहेर बंगईवरून बसवून बोला लागते. ते कोण किती वायफाय लावलेलाय.
हा.
हा त्या वायफाय शिवाय बोलताच येत नाही. माझ्या रूमपर्यंत तर नेटही जात नाही. तिकडे गेले की गुळगुळ गुळगुळ आवाज चालू होऊन जाते.
हा.
हम्म. नाही तर मग बाहेर बसून आता मगाशी कुडचीवर बसून बाहेर कुडचीवर बसली बाहेर बोलत बसली. आता बंगईवर बसली आणि झोके घेता घेता बोलू राहिली.
हा ना मगं तसंच करावं लागते बाहेर.
हो हांव‌ नेटच नेटच येतं. ने नाही तर मग.
मग ते तसं आहे. काही ना काही अऍडजस्टमेंट करावच लागते. काय नाही घरीच असते मी, काय करणार आहे.
हांव का. ताई मी काय म्हणाले दहा मिनिटे झालेत. तुम्ही लावा तिकून आता फोन. हा लावा दहा मिनिटं झाली.
हा हा.